हा. ते असलं विचारू नको ग, ते ज्वालामुखी तेन कुठं हायत की नाय
अगं सुमे बेस म ते काय माहिती हाय व्हय भूगोलचं, बेसिक पसनं कराय नको. जरा वर वरचं.
नाय हिथं बेसीक तर हाय सोड त्याचा काय विषय नाय, ज्वालामुखी हाय क नाय
हम्म.
ज्वालामुखी परत ते सगळं होतंय. अ ते हे ह्यो गे युट्यूबचं ते सरांचं आहे की नाही
अगं ज्वालामुखीचं नव्हं, बई मी ह्या दृष्टीने करायला नाही सुमि काम अ अगं ते हे बघ सर ती कुठलं विठ्ठल बडे सर. हम्म.
हा.
त्यांची एक बॅच आहे त्यांचं सर ते लय भारी सा शिकवत्यात भूगोल तेन. त्यात सगळंच जी की पूर्ण इतकं सर शिकवतात आणि लय भारी शिकवतात. आणि ग्राफ च ज काय अ हच्या युज करू शिकुवत्यात. मॅपचा हा.
मग ते थोडं आ जरा वनरक्षकाचे हे झाले का नाही आपण त्यांचे बॅच, म्हणजे थोडा दिवसाने बॅच घेऊ आपण. इंग्लिश मराठी सगळं शिकवतात तिथं,,, हम्म.
निघताना.
हा निघणार आहे माहितय मला,, आणि हे इंग्लिश मराठी सगळंय त्या बॅचमध्ये.
कुटल्या एका का
किंगफिशर एक बॅच हाय,, हं
लेखापालच काय, येत्यात अपडेट.
लेखापाल?
तेंच कार्ड आहे का लेखापाल
तू काय म्हणाल्यास,, लेखापाल.?
बाबा. लेखपांचं कुठं काय आहे नाही अपडेट,,, नुसतं गार्डच आहे.
पुस्तक.
नाही नाही, ऍड ॲड नाही, नुसतं गार्ड चीच हाय.
ते गार्ड नै, तसं नसतय थांब बघूया. तू कुट बघलीस? जी जी आर आलय.
जीआर आलाता काय.?
हां.
हम्म, तेच की चालू आय की सगळीकडं, सगळीकडं चालू आहे.
हम्म
अग त्यांनी सगळेजण गार्डच सांगाय लागलात, लेखापालच कोणच काय सांगना.
लेकापालचं कोणाला माहितच नाही आणि.
गार्ड कशाला पाहिजे आमच्या हिथं हाय तो,, कंडक्टर. अ हा. कमी हा.
आखो मे इस दिलमे मुशी.
हां.
हॅलो.
डॉक्टर कुलकर्णी. हां.
हॅलो!
बोल.
तू कुठं बघितलीस ते? गार्डचं.
तितचं. अजून येणार हाय, आली नाही. आजुन निघायची हाय. आग तेच की इंस्टा ला तेन येत्यालं त्यात.
हम्म, अगं तनी गार्ड शिको सांगत्यात सगळं कोणाला लेकक
ते फॉरेस्ट, महाराष्ट्र फॉरेस्ट म्हणून ऍड आहे एक.
हं चॅनेल आहे होय? अ हे अकाउंट आहे होय.?
हा चला.
ते अँप लिंक, अ जरा ग्रुप वर कणी ऍप लिंक.
कोण आण लगेसं पा!
हॅलो!
हॅलो!
हा!
ते ग्रुप वर कने ऍप लिंक, आणि जर हे पाठव. फॉर्मची लिंक मी सगळं डिअर क्लिअर केलय.
कुठल्या अँप ची?
तीच की फॉर्मची लिंक हेना कार्याच्या.
कार्याच्या!
का बरं!
नवीन मेंबर ॲड होयल्यात ग, नवीन मेंबर ॲड होयंल्यात.
ग्रुपला पाठवू? ग्रुपला पाठऊ का, तुला पाठऊ?
ग्रुपला पाठव की सुमे मला काय पाठवायची गरज आहे.
भैया आता जयताल इकडे बघा. ते आता जे जॉईन होणार आहेत त्याना. भया बसा की! ते बाई कायं पणं मस्तं आहे की आणि तरं कां हां हं एक दिवसं ते मोबाईल पाहिलं खोज कां हम्मं हो हे तसं हे आं फोन दे ओ दोन मिनिटं बिस्मिल्ला हं किशी म क्यां करं - - तुम्हांरे काश होे क्यां बोलरे तुमं ते मोदी नं खूंप भीषाणी चालूं केलं भय्या वाईर कांड तो आं कांड ओके नोटिफाइड केलंत तीतकयातं कायं हे कायं आहे सांगू नको मी घरांत आहे हॅलो हां बोलं गं हां हां हां हां हां हां क्यां करं रही है हम्मं हां चांगलं कायं दीदी हां हम्मं हम्मं हॅलो सात मोबाईल हां थ बड्यां कायं करतांत हां हां हां ते कायं ते
कायं सुमीत दहा मिनिटं झाल्यां तरं बरं
बोलं की
सुमेये
हां हां हां हांहांट चारुं